हॅलो
बोला कि
कशी आहेस?
एकदम मस्त तु
काय करायले?
काय नाही कामावर पाऊस आहे का मग? कस्टमर नाहीत बसलो सकाळ पासून
सगळी कडे तेच आहे.
कंटाळा आला बाई काल दोन पिक्चर बघून काढलेत
होय का
ते
आणि काय?
तुझा आवाज येइना क्लिअर.
आवाज येईना.
हा आत्ता आलाय.
आता यालाय का. हेडफोन घातले ग त्यामुळे कुठला ते हेच बघतोय मी ते लॉकअप ते हे आहे ग अ शो आहे रियालिटी शो
आज काल सुट्टी होती का?
होय संडे ला सुट्टी
हम्म ये कि मग घरला
यायचं बाई सुट्ट आग पाऊस बघितला ना कसला काल दिवसभर घरातन बाहेर जायला नाही संध्याकाळी म्हटलं जरा जेवाला जेवाला पडलो बाहेर आणि पाऊस मोठा बारीक बारीक मोठा चालूच आहे.
मग.
आणि छत्री घेतलो ग घरात छत्री होती पाऊस गेलता म्हनूण छत्री घेतल्या तेव्हा पासन पाऊस यायचं बंद झाला.
हम्म काल मी पण गेलतो संध्याकाळी बाहेरच होत तो काल ल मोठा होता काल पाऊस.
होय. बारीक होणार आम्ही चालो गाडीवर चालो की परत मोठा आहे ना परत थांबावाय अस सात आठ वेळा थांबलो.
आज आणि जरा कमी तर हाय.
हो आता जरा ऊन तर पडलेली मला कस तर वाटलंय थुन तर वाळू घातला असतो.
हम्म घालून ये जा मग.
काय ग नवरा पण आता कामावर असतो सोड तुझा घरावर असतील सोड त्यांना सांगाय लागली. ओ वाळू घाला. होय घातले असते सोड मी सांगायची पण गरज नाही त्याच त्याच ते करतात सगळे काय विषय नाही.
ह तेवढं नशीब वाण आहेस आणि
लय बाई लय भारी परवा दिवशी काल पाणी आलेलं सकाळी साडेसातला मी काय उठाने त्यां त्यांचं होटलं आणि त्यांच त्यांं बॅरल बिरल भरली आणि झोपलीत परत.
बायकोली कामावर जाऊन दमून येता बी.
नाही बा मला झोप महत्वची मी उठत नाही काय करून पाणी घरात नस ना का खर पाण्या मी उठत नाही अजिबात. झोप इज मोर इम्पॉर्टंट. आणि सकाळी उठू वाटत नाही ग कसं पाऊस पडलेला थंडी वाजत असत्या
हम्म कितीला जाते आवरण.
दहाला दहाला दहा मिनिटं कमी असताना येतो कामा वर
अन जेवण तीन.
जेवण करून जेवण करून धून भाडी करून
हम्म कितक्यात आवरते तुझ.
आवरतय उरतोय साडेसातला सोड आवरतेय किती दोघांच असतय.
हा.
आता तरी हिवाळा म्हणजे पावसा चालूयऊण राहते घरी उन्हात राह हो सकाात दोन टाईम
होय तसच व्यालत बाजू व्यालत संध्याकाळ आणि
होय आता कसं पीठ माणूनच ठेवून येते सकाळी ग संध्याकाळी गेलं क कंटाळ येते करायला.
हम्म फ्रीज असल्या तर काय वाटत नाही कने ठेऊून यायला चालतंय.
होय आता राहते सोड नाही नाही नाही.
आणि तेजूकंडे घेतलेलं काय झाला तिव.
नाही ते गॅस सप्लाय त्या भरायचा आता ते कधी भरायच जाऊ दे तिकड. गेल्या कधी आणले हो की त्याला आठ नऊ महिने झाल पुढ बरायचं, परयल कोणत आहे नाही. आम्ही त्याला पैशाचा विचार करतनाही आणि बाकीचं खायचं पियचं असल की पैसेचा विचार करत नाही.
होय खाल खाल प्यायला पैशाचा विचार. करायच नाही आणि असल्या गरजेच्या गोष्टी लागल्या की
झाल का आई. अगं खरच की ते हजार रुपये काल द्यायचं होतं ते दोन हजार होत आणि तन हजार रुये करून द्यायच हों त्यांच्या सराचं काय. आणि काल आम दोघात आठशे रुपये खर्च झालेय आणि आम्ही जेऊन खऊन आल्यावरणोयर आणि दोनशे रुपया मला हार रुपये दिला त्या सरा
तू परवा तिथे गेली नव्हती ज्वेलर्स मध्ये.
हा त.
तिथं पण विचारला लत येणार काय म्हणून मला म्हणाल तर.
हा.
बर पप्पा म्हणतातात सकाळी कवा. अकाला गेल्यावर त आ दहा वाजता सोडल.
होय उशीराहते चड होय.
हम्म आणि मग पातला नाही सगळं अवघड ते. मी तुला पहिला तिथंच मी पहिला तुला तिथंच विचारलेलो तिथं जातीस काय म्हणून.
हा लय लावते म ते कमज मध्ये.
होय लांब पडतय सोडते एवढते. ना तरी.
जॉब.
ने बाई जॉब असं काही नाही बई. मी काय विचारलं नवत त्यांना जॉब अस पप्पा फक्त त्यांनी मी. मला आणयला गेल्यावर सहज म्हंटलं त ग येेतस काय आमच्यात कामाला म्हणून. मग प.
कोण लेडीज पण नसते जड.
तू कुठं म्हणा आलेस तू
तगन मध्येच केल तरच ना पाले तुमचं.
हा होय तिथंच की.
हम तु दोघं जण पोरसय ना प पोरी पण नाही.
पोरं म्हण ते काय ळखीच आहे स घरच्या सारखं आहेत आमच्या. तरी पण ले लांब पडते ग आणि मग मला पारला सोडून आणि कव जाऊ. म्हणून आणि पप्पा म्हणतात त्यांनी का थोडं राबून घेणार नाहीथ.
होयच क सकाळी दात संध्याकाळ दहा ल वैत असशील एक आठवडा काम करून.
बिलिंगलाच नुसता घेणार आहे त्याने.
अगं बेलींगला जरी अस तर दिवस त्यात जातय का मग जरी तू करा कामावर बसून जरी असली तरी तुध कंटा. आणि काम जरी केले तरी प तुला कंटा येत.
हम्म हो आणि तेवढं द्यायला तर पाहिजे. पेमेंट त्यांनी उगंच आहे घरचं आहे म्हण कमी द्याल तरी.
हो अंद बोलता पण येत नाही ग.
ह. म्हणूनच पप्पा म्हणा हम्म खायच आहे घरात राहा मला काय? मग गरज नाही आहे कामाची म्हणते समज.
हो तेवढंच बघायचं होत वर्क फ्रॉम होम शिकल्याच की आर वर्.
हम्म ते काय येतात सोड पण असं कंटिन्यू नसते ग.
मग आणि काय तर शिकायचं.
आता आणि कोथवडीत चालू केली नाही दुकान मग तिथं पण बसायला जायला लागणार आहे. थोड दिवसांना. मग काय तिथल्या त तिथल्या तिथं होतंय ते.
हो आणि तथ जरी आध वर्ष जेऊनेली तर का सोन्या पिण्याचा खडा बिडा.
वय व घालतच घालत.
काय सांगतायेत मी तुझ माझ माझ ब्लाउज येतो मग तुला. अर सोनला कड का.
आणि काय?
काय नाही निवांत.
हम्म तेच
लावालेलाय.
फोन यायला ग, दुसरा
उचलू नको ते महत्त्वाचं नाही आहे, ते महत्वाचं नाही आहे.
म्हणूनच उचलाली नायए.
ह, त्यो मध्ये फॉर्म आलता का नाय त्यो भराय पाहिजे खुळे, त्याचे पैसे आलेत मला अकराशे पन्नास रुपये ते.
कुठलं ग?
ते मध्ये ते अ, ते काय तर होत थांब अ काय नाव होतं की त्याचं? ते बारा पंधरा जणी पाहिजेत म्हणून सांगालतीत, ते नुसतं मेसेज केलेली ग्रुपला.
ते परवा आलेला व्हय त्यो.
हा पर मिनिट पाच रुपये मिळणार ते.
कशासाठी होतं ते?
अ ते काय करायच होता, आपण कसं बोलते की नाय तसं दुसऱ्यांचा आपल्याला रेकॉर्ड पाठवणार, आणि त्याच्यामध्ये त्यांनी चुकीचं काय बोलल्यात काय म्हणजे टास्क ते आता आपण कसं सांगितलं ना त्यांनी चुकीचं काय बोलायचं नाही, किंवा शिवा द्यायचं नाही किंवा असं म्हणजे हा ते सगळं चेक करायचं त्याच्यामध्ये, आणि ते सबमिट करायचं स्वीकारायचं, नाकरायचं सगळं. मग तेच आलं ग, पर मिनिट पाच रुपयेला म किती अकराशे पन्नास रुपये तर आल्यात मला, किती केलेलं मी ना
अगं, ते ट्रेनिंग म्हणलंत ना नी आणि पहिला स्टार्टिंग केलोय मी आता, मग कसं मी ते लगे भरणार?
अगं कुठं त्याचा काही संबध नाही आहे, ट्रेनिंग म्हणजे त्यांनी देणार होती ट्रेनिंग म्हणजे व्हिडिओ जेवढं पाठवले कि कसं ते, ऍक्सेप्ट करायचं किंवा कोणतं त्याला रूल्
मग तू मला कुठं म्हटलीस भर म्हणून, नाही तर भरलो असतो मी तू भरल्यास म्हणल्यावर.
मी भरलो आणि अ पाच मिनिटांनंतर म मैत्रिणी एका फोन केलतो ते भरालती आणि तिच अ म्हणजे झालंच नाही, कारण पहिलं पंधरा वीस जणांचं घेत्यात ग भरून.
मी पहिल्या दिवसापासून बघालोय सोडते मेसेजेस, खरं मला लगेच काय समजलं नाही ग, म्हणून मी काय केलो नाय, मला हे पण आता कळालं की अ पाच वेगवेगळ्यांना फोन करायचा, तीस कॉल असं करायचं मला वाटलेलं पाच पाच ते सहा फक्त कॉल करायचे.
नाही नाही एका व्यक्तीला पाच सहा कॉल करायचा असं, पाच सहा जणांना करायचं असं, म्हणजे तीस कॉल होउस्तवर तुझं.
हा हा, माझ्याकडे आता किती चार आहेत.
आणि पाच पेक्षा जास्त करू शकत नाही आपण कोणाला. असा विषय हाय, कोणाला तर हुडकायचं आता.
सांगितलंय सोड एका मैत्रिणीला, अजून एक बघूया ती काय करत्या. ती फोन करतो म्ह हा आप तेजी पूर्वी
हां
आणि पद्मी एक हाय त्यात, आणि ती मयुरी म्हणुन होती तिला एक तिलाच ऍड केेलो बाकी कुणा दिदीला सांगलेलो, दिदीला काही वेळच नाही.
हा हा
नाहीतर मग दिदीला झालं असतं ते, दिदी संग बोलून
तिला सांगशिलं का नाही श्रेयाला, काय तिला वेळ नसतोय?
तिला आता दोन पोरांच्यातन वेळ मिळाला पाहिजे कि सानिका.
अरे तरी दहा मिनिटं तरी बोलायला काय प्रॉब्लेम
तर ती परत टास्क करताना तिला अवघडणार ग म्हणून तिला दिलो नाही मी ते
हां ह
म्हणून माने म्हणलं राहद म्हणटलं आपला पण
नंतर नंतर टास्क कल नाही कल ते त ते जाय का पण तुझं तर टास्क पूर्ण होत की
हम्म खरं ती सांगा तर काय बोलणार असं होतंय
विचार पोर हगल का
सानिका कंट्रोल ह
अगं म्हझं विचारायचं काय झालं काय असे काय काय
बघतो की काय म्हणतेता ती ती मयुरी नाही म्हणली तर्र मग तिला सांगतो की
हा त्या का पैशा पैसे येते म्हटल्यावर कोण नाही म्हणत नाही सोड ह मग आता आता मला दिवसाचा अकराशे पन्नास रुपया आला एका दिवसातच मी टाक कं्प्लीट केले ते सगं
आणि पद्मीला काय बोलणार का आता फोन करून मी तर
अरे मग बोलायच त्यात होते काय बोलणार
हम् आणि रोज रोज लावून काय बोलणार ग मी तू काय बोलली शेवढं एका दिवसात सगळ्यांची सांगत दादा दादा म्हणते
मी कुठे बोललोय माझं ते टास्क कम्प्लीटच झालं नाही तर अजू पाहिला पता मला प माझ पहिलं पंधरा पंधरा कॉल करणे असंच अवेस् केलं एक मिनिट कट कर होत अंड कट होतय काय
हा होतय का
हम्